हॅलो.
हॅलो.
ऑनलाईनच सारखं.
हॅलो.
हॅलो बोलकी.
हा ऐकू यालय बोल. मी तुला फोन करणारच होतो आता.
मी पण तेच टास्क कंप्लीट करायचा म्हणूनच म्हणल लावून बघूया उचलतीस काय?
ते ह जं करालच तु म्ही वरचं ते कसल्या अजून एक टास्क
आला चुला
होय ते करायचं म्हटलं आणि त्याला फोन करायच म्हट तो
मला आला नाही टास् पाजून हेच माझ पेंडिंगला पडले
होय तीस करायचंय मणा तीस कॉल एवढं कव्हा करायचं सांग
अ ग आणि कोणा कोुणाला करायचं ग बा एवढा त्या त्यात कोण ओळ ओळखीच पण नाही
होय कायगर आलेस
काय नाही हॉस्पिटल मध्ये आहे तू
म बसलय घरातच
एमसीए ला कुठे घेतलाच ऍडमिशन
डिकेटीला घ्यायचं म्हणालय
सगळीक तिकेटीला जाैसा वाटत
होय आणि कोण कोण घेणार आहेत म्हण
ेटीलाच घेणार आहे त्या
हीथ इचलकरांजत म्हटलं तर ते तेवढंच आहे ग डकेटीत मध्ये तेवढंच आहे
होय ती सणा म्हणत होती ना मधी आम्ही तिथं जास्त करून लिम्म्या अर्धी तिकिटीलाच घेतल्यात चली
व्हय. तू काय करणार आहेस मग?
माझं चालूय. की क्लिनिक अ रिसर्चचा कोर्स
हम्म हम् म्हणजे टी वाय झाल्यावर हे चालू केलेस काय.
होय होय टी वाय कम्प्लीट झाला आणि होय सर्दी खोकला झालाय जरा.
हा
पली काय म्ह जेवलीस?
जेवले भात खाल्लाय सकाळी आणि एक फेरी एक वाजता तपासय जात
घरात असल्यावर काय तेच.
होय
काहीतरी आता सारखं चालूच असतय घरात असल्यावर. हॅ ह
काल कॉल कट केल्यावर तुला ते प्रश्न देन काय पड आले नाहीत काय?
नाही आली तेच सांगाय माझा हाच टास्क कमप्लीट व्हायचा आहे गं.
हा हा म्हणजे काय सांग आता. तू कॉल केलेस म्हणल्यावर पहिला कॉल कट केलाय त्यानी त्या कॉलवरनं क्वेशचन येत्यात मधी काय तुम्हाला अडथळा आला काय?
होय, नाही मला आलंच नाही टास्क आला नाही मला पुढचं ते मी तर काल पण रिफ्रेश केलो आता पण मी रिफ्रेश केलोय तरी पण आलं नाही ते.
हा कॉल कॉल कट केल्यावर ह्या कॉलवरचा प्रश्न येत्यात ग हा हाच टास्क आहे तो.
होय नाही मला तर काय आलं नाही बी क्वेश्चन काहीच.
म्हणजे मी पहिला पलवीला केलतो कणी त्यावेेळेस मला आलतं.
हा हा नाही नाही मला तर काही नाही आलं.
हम्म हम्.
काय येईल म्हणून रिफ्रेश पण करून बघितलं तं काहीच आ लेल
हा हा. अंकिता तीन काय करणार आहे मग आता एम. ए. सी.
एम. एस. सी. तिनं घेतले की युनिव्हर्सिटीला मिळाली की तिला.
व्हय.
बर. युनिव्हर्सिटीला घेतलीय चालू झालंय त्यांचं पण. आणि काय ती सानिया हो तिथ सानिया त्यां त्या बाकीच्या ते करुणा त्यां त्या माहित असेल की. त्या सगळ्या ह्यायला घेतल्यात ता हिला ए. एस. सी. लाच घेतले त्या एम. एस. सी. ला.
अं केमिस्ट्रीला हाय वय एम. एस. सी.?
ऑर्गेनिक केमिस्ट्री आहेै की.
हा हा. अंकितानं कशात करायल्या मग एम. एस. सी.?
अंकिन पण ऑर्गॅनिकलाच घेतल्या काहीतरी. अडकला खुडची
तुम्हाला बी. एस. सी. वर खरं जॉब लागतोय नवं?
लागतोय की पण एवढं नाही लागत. उलट घेतलं काय त्यांचं. ते
तुला मग इंटर्नशिपला पेमेंट आहे काय?
नाही नाही विदाऊट पेमेंट आहे तीन महिने झाल्यानंतर मग पेमेंट असणार.
कुठल्या?
सांगलीला.
बर.
हो.
ह.
नाही एकटीच आहे. काय झालं? बाहेर आलं काय? एवढंच घस होत आपल्या ड्रावला. च्या जास्त घच होत. ह्याच्यात जास्त घ्यायचं होत. ह्याच्यात कमी घ्यायचं होत. ते चालतय हो. हॅलो बोल म्हणतोय सेबीसी म एवढं दि हॅलो. नाही नाही ते ब्लड सॅम्पल घय पेशंट होय. ट्रायल चालूयत ना.
हा हा.
त्यामुळे. निमोनियास पेशंटच्या जेव्हा ट्रायल चाला ना ते निमोनियास पेशंट आहे त्याचं ते ब्लड घेतले तर तर टेस्टिंग व द्यायचं. स्
तू केमिस्ट्री झाली आणि मग त कस इंटर्नशिपला गेलास.
चालते की इथे हेचं आहे का नुसत क्लिनिकल रिसर्च यात काय म्हणजे आम्हाला काय करावं लागत नाही. फक्त रिपोर्ट वैगरे करायला लागतात पेशंटचे, म्हणजे त्याला नवीन मार्केट मध्ये आलेले औषध
हा हा हा
ते त्यांच्यावरती अॅड करावे लागत म्हणजे ते त्यांना द्यायचे म्ह काय इफेक्ट होतोय. काय बदलवतात ते. रिपोर्ट करायचा असते आम्हाला बाकी काय नाही. स येत होता दुसऱ्या पेशंटचा त हो ह दिलेक्त के काय ते
असत्या म्हणलं
सुट्टी रविवारीच की, रविवारी रविवारी
हम्म हम्म मग कितिला जातस आणि कितीला येेतस.
दहा ते पाच आहे ब टाइमिंग.
आमचं कधी चालू होते काय माहीते आता.
होईल की आता चालू.
होय मी ते करत करत मग ह्याचं करणार आहे ग सरळ सेवेचा पेपर देणार आहे.
हा हा ते कशाच असते रे म हेच ना आरोग्य विभागाच काहीतरी असते ना.
होय वेगवेगळं असतंय त्यात पद वेगवेगळी अस
व्हय नुसत एमसी ए केलं तर मग बाहेर जायला लागते ग पुणे मुम बई ला.
होय ते तिकडच स्कोप आहे ना एमसीए ला.
होय मग लावून तरी दयायला पाहिजेत एवढ लाब.
होय.
पावणे तेन कोण तरी असलं तर गेलं की काय वाटत नाही कोणच नाही आमचं तिकडे.
म एक्सटरनल टाकायचं ग.
एक्स्टर्नल लावूय तेच कराय पाहिजे होत खरं इथं कुठं एक्सटर्नल आहे एमसीए नाही च कुठ जास्त करून लावल
म्हणजे दोन वर्षा पाठी माग होतं एक्सटर्नल खरं ते बंद केलेत म्हण.
होय आच काय माहित आता.
आता अजून एमसीए ला घ्यायचं की नाही विचार चालू आहे.
व्हय म धड हे पण नाही ते पण नाही असं होतय ग काही तरी एक त एक
पडल खाली ते. चालल
पेमेंट किती देणारेत मग.
अजून काय माहित नाय ग
हम्म हम्म चांगलय
तीन मे झाल्यानंतर मग म कळणार काय माहित आता कधी आहे.
भारी आहे डायरेक्ट जॉबच.
व्हय मग एक्सपिरियनसस झालाशिवाय नाही मिळत सहा महिन्यानंतर जावं लागत म अ ते
हो की अजून
केटी जवळच पडतय ना का नाही
जवळच पडतेय सोड
हा मग घे की देत ऍडमिशन त्याला काय चाललाय का तुम्ही ते
ज्या दिवाळीला लग्न हाय म्हणाय लागले लग्न करूया म्हणायला लागले
यो येथ समा बगा काय ते
दहा मिनटं होऊन
कटकर किंवा कर
परतकर त